ह
का माताार हॅलो
कामात आहे नकी.
ए हॅलो तुला नाही रे तोला नाही.
हा
हॅलो
हॅलो
हो त किती टास्क झालेत
माझ पहिलाच आहे
पहिलाय दोघांना दोघांना पण ती बहीम ब्यान करल. आपण जर एकशे ऐंशी मिनटं भरून नाही गेलं तर.
दिदीला मी तीन लावल ते आहे.
िपल्लीलाच लावलेलासय.
हो.
तो बघ लय बोलला आचेला
हा दहा दहा मिनटं बोलाईस.
नाय जान
हा
ती बही पूर्ण करायला का नाही पूरण केलो पण नस ती बाई ग्रुपला मॅसेज नाव टाकायला तुझं नाही टाकली माझं नाव टाकलेली होंकार प्रभाळकर नाहीतर बॅन करणार म्हणून असं-
हा.
काय म्हणालाय ती
नाय. काय बोलला?
हॅलो
हा
मग हा बोल की, तु कॉलेजला जातोस होय तु
हा
मला काल कळालं मी म्हणायचो सातवी आठवीला हाईस.
नाय बारवीलाय.
बारावी कशात कॉमर्स, सायन्स, आर्ट्स
कॉमर्सला
कॉमर्स व्हय. निवांत.
हूं
ब तुम्ही भाऊ बहीण सेम आहेत दिसायला तेवढं सेमं नाहीसा.
हा.
दहा मिनट हा हूं करण्यात जाणार आहे आपलं.
अ जरा पल्लीकड त्याची
बोलत्यूम तीकलदे दिदी म्हणते ती म्हणते की तुझ्या फोनवरणा नाय म्हणून करत.
म्हणजे
मा माझ्या ह्याज्या वन
चालत नाय काय तसं
नाय.
अरे नाय तिला म विचार कसला फॉर्म भरायचं म्हणाल्या ती मला नाय माहित
कसला फॉर्म भरयचा नंतर कर म्हणताय तिला
हम्म, ठीकाय ठीकाय. तुझ एवढा लवकर कस कॉलेज चालु झालंय मग?
आं
कॉलेज तुज एवढया लवकर कसं काय चालू झालय?
हां, बारावीच्या लवकरच होत्या अकरावीच लेट झालय.
तु तिकडं हुतास ना आमच्या गावाकड
गावापासन आलोय मुंबईला अकरावीला.
अकरावीतच आहे, तू पण प्रायव्हेट कॉलेजला आहेस काय?
हां.
हम्म हम् हॅलो
हॅलो
तू कॉलेज ते कितीते किती असतय.
सात ते बारा, सकाळी.
म तेज्या नंतर निवांत
हा, घरी.
मी काल, कालच करायलतो फोन तुला. पल्ली म्हंनली मला, एका वाजता मेसेज केेलतो, तर तू कॉलेजमध्ये आहे बोलली.
हां, मग रस्त्याला असल आलो नव्हतो.
जवळ असते लांब आहे कॉलेज?
जवळच आहे.
हम्म, हम्म,, शिकून काय फायदा नाही, काय कशाला शिकायलायस?
आसच.
काहीच फायदाच नाही,, आता मी शिकून चालोलय कामाला, पंधरा हजार पगार आहे. होय त्याक.
आमची दिदि आजुन शिकत्या.
तिला मस का शिकवालायसा? तिच्यात काय दिसल तुम्हारा? शिकण्यासारखं.
काय माहीत?
तुझ्या मोठ्या भावाला असं, सज्जन दिसली काय ती,? तीन वर्ष ती माझ्या माग काय, फुड तरी होती, फुड होती.
हां
तीन वर्ष तिला पहिल्यांदा बघून मला वाटलेलं, स्वतः दाखव वॉलपेपर नंतर ना मला काय कळालं माझ्या जिवावर हाय. अरे एक पण पेपारला ही अभ्यास करून आला नाही रे तिच्या हायलाइट मध्ये एक पोरगी कोण बाारकी आहे बघ,
हां,
लहान मुलगी.
हां,
ती, ती दरवेळी हिच्या्, पेपरच्या टाइमालाच येत्या. येत होती.
हां,
ही मला मेसेज करणार,, तू अभ्यास कर, मी अभ्यास केलो नाही.
हां, हम्म,, हम,
आणि आता तुम्ही दिड लाख रुपये भरलायसा, एक लाख रुपये.
होत. काय माहिती तर काय करत.
क्लास लावल्या काय नाही?
नाहीय
तुझ्या बहिणी शिव्या खायचात तुला एक मज्जा करूया काय.
हां
तिला बहिणीला म्हण कोमल दिदी आठवन काढायली तुझी.
कोमल दिदी.
हां
कोमल दिदी आठवण काढली. ह् ह, हा मग
पाय कस तर रडाल्या मंग.
आ,
पाय कस रडाल्या,, अरे तुझ्या बहिणीची दुश्मन आहे र तीऽ
दिदीचे दुश्मन, भांण केली ते दिऽ
अ ते हायलाइट मध्ये असेल बघ आम्ही तिघजण चौघजण सोबत असायलो कायम
हा अन मर केले
करायला पाहिली त रे मायासमोर केलं नाही
बक आमची तथ हातली रडली असते
ही रडली तिला मी हसतेल कधी बघायला नाही रडल्याला लांब
हो
चिरडते
ह ना
तेच म्हणाले मी मला कोणतरी काहीतरी बोललायचं ती भांडं काढलेली पाहिे
आळ नाही
विचार तिला धुळा पडते ती मला थर्ड इयर ला केल्या नंतर का शी डॉन आहे डनून
इशी डॉन आय के डे आणि डॉनमन
तू निवांध मारत असशील नाही तिला
हा
ती एकट का बारकी राहिल्या तुमच्यात
काय नाही काय म काात की
मला डब्बा कसा दाखवत होते तो हजार बाराशे रुपयाला आणले वजन वाढवण्यासाठी
हो खायचच नाही ते
तीन वर्ष झालं बघतय मी ती अजून आहे तेवटीच आहे
हा ब ते खायच नाही तर तस तसच झाळ
थोड ड्बा स बाकी बाकीचे होत जास्त काय
हो
थांबा एक मिनिटच लालू लावून दे नाही नाही कट करता येत नाही काय फोन
काय माहिती
होल्डवर ठेवताय ना राहंदी तुमच्याकडे पाऊस पडालाहिये असं
हा आता नाही काल दोन दिवस सुद्धा जोरात
आणि तुमची पाहुून पाऊस पडालाय म्हणून मुंबईस ना आमच्याकडे राहिला म्हणून म्हटलंय रे मग आता पल्लीकुड कामाला आमचा आमचा पाहुना
हा हां
तुमच्या इकडे पुरे येत असेल नई
हा गावाला एवढं नाही
तु म व्हिडिओ कॉल मध्ये बघितलं तुमच्या घराच्या समोरच नाही आहे की
हा खालते एवढ्या समोर नाही
येत नाही का
नाही
इचकरंजी डायरेक्ट ते पल्लीला त्या ते मंदिरात तू बघितला असेल बघ आला असला तरगर त्या आता मंदिर हा तीन तीन चार दिवसात जाईल बुडल
पाऊस फडते इकडं
होय जास्त आहे एकदम
हम् ह
आता मी भिजसच चालो आहे जरा का मी मी मा तू फोन केला तस सव बाहेर होतर कामावर होत त्यामुळं पण ललीलाता त कड जॉब मिळळा ना काय का घरातील नको म्हणालात घरात दादा नक
नाही भेटत एका महिन्यासाठी नाही भेटत ना
इंटर्नशिप तर केली असती मुंबईमध्येध्ये एवढं दोन तीन महिने झाला आहे
होत का
तू काय म्हण जॉबला जातोस का नाहीस काय नंतर न
नाहीय
निवांत
काम नाही नंतर ना
पारानंतर निवांते घरात
हा
ऍक्सेस तुझ्या आहे काय ती
हा हा दादाण घेतले
दोन्ही गड्या तथंच मुंबईमध्ये अऍक् स्प्लेंडर
हा नाही ती आता गावाला नेल्या
गावाकडे नसते तुमच्याकडं
गावाला आम्ही गेलो हो
ही पल्ली तुझी बहीण शिवाय द्याला नको मझ मी म्हणाल दो कराला मी राहायला जातो कॉलेज ला तिथे लावणार आहे नाही म्हणटली तुला देत नाही अग ते राह नाथे मी तिथे अऍडमिशन टाकणार होतो रे कराड मध्ये
हा हा ती सागरदान येणार त्याच्याकडे आता नाही ना ती काकांना पाहिजे त्याची गाडी
हा हा तो इथं इचलकरंजी असते ना खरं
कोणते
सागर दादा
तो कराडला गेलाय राहाता
काय माहित नाही बा मला तर त्याचा नंबर असतो ना माझ्याकडे त इकणे स्टेटस लावते
हा ते पहिलं तिकडं आता तेचं लग्न झालं ना मग ते कराडलागेयला
हा हा
राहायला आता गलाय ना कामाला तिकड आहे की माहिती मला पण राहायर ला आता गेला वहिणी दोघं आताच गेलेत ना हा मग तेच सांगते
हॅलो
हा
तुझ्या बहिणीला मी म्हटटलं दादा लग्न झाली तुला विचारत नाही दादा श याचा स्टेटस पण बंद झाले दादा संघाच
हो
तो मी लच चिरवत असेल नाही तिला तिचा त्या भावाला हे करतो ति ती
नाही
तिला म्हण तू गावलास मला रस्त्यात
कुठं
हा रस्त्यावर रस्त्यावर पावली.
गप्प मारलं हात लागतोय लय तीचा.
मारती लय.
तूला अजून मारत असल जास्त.
होत मीच मारत नाही मी मारलं की म डायरेक्ट बोलत नाही एक महिनाभर
एक महिना
हा माग आलेली मुंबईला तवा्हा
हा
काय माहिती मी डायरेक्ट लात मारलेली तोंडव बोलत नव्हती तशीच गेली
तिला मेकअप जमा करायचा गायब करायचा
म कपलं फोन ठेवते.
अरे एवढं गोष्ट लपवून कुठे ठेवत्या. किती डब्बा भरलाय नव्ह तीचा हा. लय असं नाटके केलं की नाय केस धरुण ओडायचा बस केस पण नाही.
केस केस मा
तीन तीन वर्ष काढले चार केस आहे तुला म्हणून. म्हण की तुला चारच केस आहे रडल लय रडल.
चार केस आहेत व्हय.
हॅलो ती नाटके केले की नाही तिला म्हणायच कोमल दिदीला सांगेन.
कोमल दिदीला सांगू.
खाास मैत्रीण आहे ती.